हॅलो हॅलो हा जेवण झालं काय? हा झालं बघा तुमचं झालं? हा आता जेवलो. काय काय मग आज काय नाही ज असं आहे
एक विचारायचं होत म्हणजे भात तर भात म्हणजे अ कुठल्या तर वेगवेगळ्या पद्धतीने भात कर चांगलं खाण्यासाठी असं म्हणजे पनीरचे म्हणजे पनीर राईस किंवा असं बिर्याणी केल्यासारखी
हम्म हम्म हम्म
कुठली त्यातली कुठली? हा संध्याकाळीच करायचं म्हणते आणि उद्या एकादशी आहे ना?
तुमची पण असती?
होय एका आषाढी वारी चैत्र वारी असे वर्षातला चारा आहेत त्या धरतोय.
हम्म हम्म
तुमची पण असु द्या
होय माझं कायम असतं ना
हा हा
हम्म
चालते म्हणजे जरा रेसिपी सांगितला की जरा बरं होइल करायला येईल तशी
हा सांगते ओ ताई बरे आहेत काय?
काय ते आहेत सगळे बरे
हा
तुमची मुलं तर काय शाळेला गेलंत
होय शाळेला गेलेत. हम्म
म्हणजे ह्याला राईस कुठला घ्यायला लागेल असं म्हणजे जरा सांगा सांग पहिल्यापासून म्हणजे तसं आणतो जिरा राईस काय?
बासुमती राईस
हा बासमती म्हणजे लांबड्या तांदूळचा?
लांब हा तुकडा नाही तर लांब
हा लांबत
म्हणजे त्यात पण दोन प्रकार असते ते तुकड्या असं गिच होते तो भात हो ह् तेव म्हणजे ते चिकट भात असतंय.
हा आता स्टार्टिंगपासून सांगा की मला म्हणजे ते कसं म्हणजे भिजवून ठेवायचं काय डायरेक्ट घालायचं कसं?
हां हां सांगतो. अ
म्हणजे पनीर बिर्याणीच्या हिशोबाण सांगा पुुलाव राहूदे पनीर बिर्याणी टाईप.
बिर्याणीच वेगळ येतय आणि पुलावच पहिला स सांगते हा, बिर्याणी नंतर सांगते.
हा.
बासमती राईस घ्यायचा म आपल्या हे म्हणजे दोन- दोन कप घेतल तांदूळ
हम्म किती तर ठीक हाय चौघेजण खाणार बघ आम्ही.
हां बास होतय तेवढं, दोन कप तांदूळ घ्यायचं म ते धुवायचं दोन, तीन वेळा स्वच्छ म्हणजे त्यातला स्टार् जे असतय ते ते जातय.
निघून जाव
हा म्हणजे भात असं सुटसुटीत होतोय त्यामुळ नाहीतर मग गीच असं होतोय भात.
हम्म.
हम् धुवायचं आणि पंधरा मिनिटं ठेवायचं भीजत तांदूळ.
हां.
तोपर्यंत बाकीच म्हणजे भाज्या वगैरे कांदा टॉमॅटो, गाजर, बीन्स बीन्स असतात ना
हां.
हा ते सगळं कट करून घ्यायचं लांब- लांब घे तल तरी पण चालतय कांदा लांब चिरायचा
हां.
आल्ल, लसुनची पेस्ट
हम्म.
आणि परत ज्या आपल्याला काय काय भाज्या आवडत्यात कि नी ढबू मि
ते सगळ का हा डबू वगैरे ते हा.
बटाटा घालायचा.
हा त्यानंतर मटर घातलं तरी पण चालतय?
हां वटाने घातले तरी पण चाल
हम
ते सगळं चिरून घ्यायचं, कोथंबीर चिरायची, पुदिन्याची पानं पण थोडी घालायची त्यात म्हणजे चव छान येते.
त्याला
हां. मग ते सगळं कट करायचं आणि पॅन मध्ये तेल घ्यायच तेल गरम झाल कि मग त्यात खडे मसाले असत्यात की आपलं दालचिनी, तमालपत्री, लवंग
तमालपत्री हां.
लवंग दोन, आणि वेलची घालायची दोन.
हां.
आणि
ते पाणी पहिला उकळून घेऊन त्याच्यामध्ये राईस टाकायचं काय राईस घालून पाणी घालायचं. म्हणे उकडून ठेवायला भात ठेऊन पन्नास टक्के सत्तर टक्केज म्हणजे. करून घ्यायचा तो त्यातच शजवायच का?
हा
आणि ते हे करायचं गं मग तेलात घालायचं परतून घ्यायचं, मग आपल्याला काजू पाहिजे असत, तर काजू घालायचं त्यात-
हां
काजू पण परतुन घ्यायचे, कांदा घालायचा जरा असं, नंतर म्हणजे जरास भाजला, कि मग त्यात बाकीचे व्हेजिटेबल्स घालायचे.
हम्म
बटाटा ते सगळं घालायचं, आणि शेवटला टोमॅटो घालायचं. परतायला मग ते छान, परतलं, की त्यात जरास हे घालायचं. जरा पाणी घालायचं. थोडा वेळ ठेवायचं, शिजूपर्यंत जरा अस शिजवून मऊ पडेपर्यंत. हा हम्म त्यात मीठ घालायचं मग. आणि आपल्या पुलाव मसाला असेल तर पुलाव मसाला घालायचां.
पुन ह त्या
आणि मीरची एक राहिली बघा सांगायचं. मिरची घालायचं त्यात बारीक चिरून, नाहीतर ठेचून घातला तरी- तेच नंतर जरा, ते शिजल्यानंतर मग त्यात कोथंबीर, पुदिना, पुलाव मसाला, हे सगळं घालून म हा मिक्स करायचं सगळं,
हं
थोडंस पाणी घालायचं.
टोमॅटो वापरला तर चालते का नको.
टोमॅटो घालायचं. सगळं भाजून घ्यायचं ते, आता आपलं दोन कप पाणी दोन कप तांदूळ आहेत ना,
हा
त्यांच्यासाठी तीन कप पाणी घालायचं त्यात.
हा म्हणजे आता तांदूळ घाटले तिथं, आपण हलवा लागले तेव्हा. का तांदुळातून घालायचंय?
म्हणजे पाणी घालायचं, आणि ते उकळल्यानंतर मग त्यात तांदूळ घालायचं.
हा
भिजवत ठेवलेले असतात, ते त्यामुळे जास्त काही एवढं हे लागत नाही.
हम्म साधारणतः हे तीन वाटी म्हणजे दोन वाटी हे- तांदुळने तीन वाटी पाणी घातलेलं अंदाजे किती किती उशीर शिजवायला लागलं.
अ तरी पहिला
पंधरा मिनटं.
मीडियम हेच्यावर चार पाच मिनटं ठेवायचं नंतर लो- लोकं फ्लेम वरं थोडां वेळं ठेवांयचा आणि दोन तीनंतर ठेवलं तरी पणं ते
हम्मं कुकर असलां तरी एक दोन शिट्ट्या झाल्यां तरं बांस होते
तीनं शिट्या तरं होते
हम्मं
हम्मं आणि मलां तयार होते बांत मंग लगेच कायं काढायचं हां दहा पंधरा मिनिटं जरां असं ते सेठंहू द्यायचं त्यांला
हम्मं
हम्मं आं नंतर मं चगोडां ओपन करूंन हायंच हलवूंन सगळं मिक्स करायचं व्यवस्थित
अलंग चालेल की
हां हां चालते चालते
ते कायं गाजरं आंता भाजीसाठी आले थोडे गाजरं आणि वाळूं गाजरं अं चिरूंन घेतलं कांदा चिरूंन घेतलां आणि दही घातलं तरं पणं होतंय वल्यां यांच्यातून म्हणजे त्यां पुलांव जरं असं राहतां म्हणजे कायंतरी सोबतं दहीसारखंला तरी जरं वाटतं नां आमटी तरं कायं करणारं नाहीं मी तिकडं दर असं करणारं आहे
हां मिर्ची घालायचं खामेन
लंय तेिखटं होतेसं
हम्मं छान सुटसुटीत छान होते जरां असं तेलांऐवजी तूंप घातलं तरी पणं
हां हां तूंप म्हणजे आंता भातूंन पाणी घातलं म्हहित कां भांत घालूंन काहांयचे हे तीनं पिले पाणी घातले त्यांवरती तूंप सोडलं तरं चालते कां नाहीं दोन म्हणजे पळी करं रचणांस
हां चातेय
तसं पणं केलं तरं चालते
हम्मं
किंवा पहिला जे तेल पहिला सोडतं तिथं पणं
तेल घालतंय त्यां घरं पणं खरतंच नाहीं आणि खांताना पणं वांस छान येतं
छानतेतलां हम्मं बरं आहे फरं तो आंज संध्याकांळी कोणं नाहीं तरं घरी दोघच्यां करूंन टाकतो
हम्मं चालतंय
छ हांठी
चांगला होतो त्यांचा पनीर पनीर बिर्याणी म्हनालतां नांव
अं आंता नको कामां ने नेक्स्ट टांइमला विचारतं तूं परंत किंवा आंता हे पहिला करूंन बघतो तरं
हम्मं ती पणं छान होत्यां बैला खरं त्यांला ळ जास्तें लागतोय ते कसं झटपट पनीर बिर्याणी
वं वेळचं असतो कां त्यांला
हम्मं हे सगळ्यां चिरवूंन त्यां तळूंन घेऊंन
हम्म, सगळे बाजणी वगैरे करा करते ते सगळे
हे भरभर होते ना इथ.
हा
हम्म
तर हा पहिला पहिला करून घेतो.
खायला छान वाटत. हाल होतात बायकांचे.
करताना
हम्म
पुलावला मेन म्हणजे वटाना, गाजर ढबू मिरची, कांदा, मटर आहे कि घेतलेले पहिले धरले.
ते पण घालायच त्यात. त्याला भाज्या जराशा शिज वुन घेतल्यानंतर मग मटर घालायच. म्हणजे ते कस लगेच शिजतात ना. ते शेवटला घालायचे.
बर
हम्म
चालते चालते, करून बघतोच आज.
करा करा
परत कस झाल हे सांगायला देिकीन सांगतो. स्वयंपाक करायला ते म्हणजे, पहिल्यापासूनच आवड आहे तीची.
हा हा
आणि बाहेर आहे ना मला काम, त्याच्यामुळे ते मी स्वतःच करून खातो.
हा चांगल आहे.
ह
आणि भात जा करून एकदा केला, तरी पण संध्याकाळ खाण्यासारख पण करतोय एक एक टाईमाला. त्याच्यामुळे कस पुलाव वगैरे हे त संध्याकाळी केला तर सकाळचा नाष्टा पण त्यात होऊन जातो.
चालेल, हा हा चालेल. ठीक आहे. हा ठेवा.